हॅलो.
हा हॅलो.
हाय. काय नाही, मस्त. तुमचं?
बस माझं पण मस्त आहे. बाकी जेवण वगैर झालं का?
हो आत्ताच झालं. तुमचं?
हो माझं पण आताच झालंय. बोलली की आता थोडस कष्ट करूया, आपण टाइमपास काय होत नाहीये. म्हणून
काय केलं?
हम्म.
बाकी तब्येत वगैरे कशी आहे तुमची मग?
बस एकदम फसक्लास.
हा, हा.
हम्म. बाकी तुम्हाला मॉर्निंगला काय फास्ट फूड आवडतंय?
मला मॉर्निंग ऍक्च्युली ब्रेकफास्टमध्ये मी एवढं प्रेफर ब्रेकफास्ट नाही करत. म्हणजे डिरेक्टली जेवणच आवडत मला.
अच्छा हम्म, पण डॉक्टरच सांगतात की आपल्याला मॉर्निंग उठताना पहिला हं एक गरम एक ग्लास भरून गरम पाणी प्यायचं. एकदम उकळलं नाही, पण हा नॉर्मल. हम्म.
हो ऍक्च्युली मी ते करते. हा. हॅलो, ऍक्चुली मी उठले की पहिले अ गरम कोमट पाणी वगैरे घेते. कधी म्हणजे कसं पॉसिबल होईल तसं. बट मोस्ट प्रोबॅबली ब्रेकफास्टच्या ऐवजी म्हणजे जेवण रेडी झालेलं असतं ना घरी. मग एक आठ, नऊ च्या दरम्यान जेवणच करते मग भाजी भाकरी किंवा चपाती भाजी वगैरे अशी.
हम्म, हम्म, हम्म. अच्छा हं बर काय नाही पण मॉर्निंगला थोडंस नास्ता पाहिजे, आपल्याला पोटात असय. हेल्थसाठी तो बर असतो. ठीक हे ना? पण तसं मला खूप आवडते. हा मी पण अ माझं काय पोरच स्कूल वगैरे असते ना. पण टिफिन वगैरे बनवते. पण मला काय सकाळी ब्रेकफास्ट पाहिजेच पाहिजे, म्हणजे असं नाश ता वगैरा काहीतरी, पोहा उपमा वगैर. चिल्ला काहीतरी काही ना काय बनवत असते. माझा पो पोरगा पण खाऊन जातंय आणि माझे मिस्टरपण खाऊन जातंय.
ह ह म्हणजे आमचं कसं नाश्त्याच्या टाईमला आमच जेवण रेडी असते तर, मग आम्ही जेवणच घेत करतो. आणि मग परत त एक दुपारच्या वेळेला असं ताक वगैरे काहीतरी घ्यायचं, नाहीतर मग परत एक चारच्या दरम्यान नाही का, चहाच्या टाईमला. मग त्यावेेळेस काहीतरी भूक लागलं की मग त्यावेळेस आम्ही म्हणजे थोडसं स्नॅक्स किंवा नाहीतर मग उपमा, असं काहीपण म्हणजे जे मनाला वाटेल ते असं बनवतो.
हा ते पण बरं आहे, चांगलं हम्म.
हा आणि आता पावसाचं वातावरण झालंय, घरातून बाहेर नाही जात. घरातच असतेत मग ते दु पारच्या वेळेला काही ना काही तरी बनवणं होतंच.
हा हा हा ते त आहेस. हम्म बरोबर सांगितलं. पण ते बघा आजकाल ना किती ब्रेकफास्टच हे आलंय ना, ऑनलाईन किती दाखव वतात वेगवेगळ्या प्रकारने, हे की ना. तुम्हाला काय काय येतंय बनवायला?
मला ऍक्च्युली मी व्हेज मध्ये मला सगळं बनवता येतं. म्हणजे उपमा पोहे, आपल्या रव्याचा उपमा, शेवयाचा उपमा, सोजी
हम्म हम्म हम्म.
बाकी इडली, इडली आप्पे वगैरे हे इडली अप्पेचा कसा बेत आमचा संडेला असतो. संडे सॅटरडे ला.
हो ते पण आपल्याला खूप आवडते, हम्म. ते इझी पण असतंय ना. आपल्या काय फ्री टाईम असते ना म्हणून. हम्म. हो आम्ही काय आमच्या फो फॅमिली पुढेही आहे. तर आम्हाला काय ना काय बनवावच लागतो. अस आहे केबिन मध्ये पराठा वगैरा, इडली, डोसा व पण बनवतय आम्ही अप्पम वगैरा. सु सुजीचा हलवा वगैरा, जसं म्हणजे आपल्या मूड असत तसं. आणि आता बघा हे चमचमत पावसाचा टाइम आहे. तर थोडा तर करी आप आपल्याला असं वाटतो, की हा नाही बाई. थोडस सकाळी सकाळी आपल्याला पकोडे बनवायला लाग तो. तो पकवडा बनवता, चहा बरोबर छान लागतंय ना आपल्याला.
होय.
हम्म, ते माझ माझं काय भाऊ मोठा आहे ना. तो माझा बाऊला खूप म्हणजे तो फुढि आहे एक नंबर. तर त्याला म्हणजे काय ना काय पाहिजेच पाहिजे असं आहे.
हा, हा. आमच्याकडे कसं आहे आम्ही ते शेतीच करतात ना घरी. तर मग कसं स सकाळी शेताला जायच्या वेळेस आधी एक म्हणजे एक तरी भाकरी खावीच लागते. शेतात जायच्या आधी, मग ते त्यामुळे आमचं जेवण लवकरच तयार असतं.
हम्म हम्म. हो बरोबर, त्यासाठी मग त्यांना नाश्त्यात म्हणजे नंतर आपण हा बघू शकता, पण आधीच आपल्याला जेवणच पाहिजे. हम्म बरोबर. आम्ही काय ड्युटी वगैरा करतो, नोकरी वगैरा जॉब पगाराला जातो ना, तो आम्हाला तसं जेवण तर काय आपण डब्बा तवस तसं पण खातोचो ऑफिसमध्ये. पण अ काय आपल्याला थोडसं वेगळं पाहिजे असं. हम्म, हम्म म्हणून नाही फर्स्टमध्ये बघा आता खूप प्रकारचे ऑनलाईन वगैरे मध्ये येतात. आपण किंवा स्टोरेज करून ठेवू शकता म्हणून तर अ थोडासा कधी असं वाटतंय की हा बनवलेला आहे तर तुरण चहा बरोबर आपण खाऊन जाऊ खाऊ शकत तो आणि कसं कोणी कोणी आलू चिप्स वगैरे आहे, पापड वगैरे हे कसं काय वेगवेगळं ते फे थोडासा फ्राय करून थोडासा, इन्स्टंट आपण करू शक तो पाच मिनटात. हा असं हाय की नई.
बाकी, पाऊस वगैरे कसं चालू आहे तुमच्याकडे?
अरे पाऊस तू विचारचच नाही इतका आहे ना पाऊस, की आता काय केलं तीन चार दिवस झालंय आम्हाला आता थोडस हे थांबलंय आणि पाणी कमी झालंय थोडसं. म्हणून हा.
आमच्याकडे पण पाऊस म्हणजे दोन दिवस झालं कमी झालंय. असं म्हणजे एवढं नाही पडत आहे कालपासून. ओके आहे म्हणजे नाही का फक्त सकाळच एवढं पा ऊस पडतो बाकी दिवसभर नाही.
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म. हो का? बरोबर सही है. आणि काय की पावसात तर बघा हे आ आपल्याला जास्त कुठे पण वडापाव वगैरा हे म्हणजे वे हम्म फ्राय केलेली चिज असतात ना ते आवडते हे ना? मला तर वडापाव खूपच आवडत. ते समोसा वगैराे फाफडा, जलेबी असं है ना गरमागरम ते तर मला खूपच
ओके मला वडापाव आवडतो. बट कोल्हापूर साईडच्या एवढाच कोल म्हणजे वडापाव आवडतो.
हम्म, हम्म, हम्म हा.
काय एकदम असं झटपटीत असं मस्त बनवतात इकडे.
अच्छा. हम्म, हम्म, हम्म बरोबर हम्म हम्म. आणि आता येत बघा आजकाल तर अ कोणता पण काचेमध्ये पण जाऊ असेल तरी पण सगळ्यांच्या वेगवेगळं असं म्हणजे स आपण जसं की साऊथ इंडियन आहे. इडली, डोसा आहेच हा मराठी वडापाव वगैरे आहे. राजस्थानी काय तरी वेगळं असतेच. हे कनई शिरा वगैरा गुजराती जलेबी, फापडा वगैरा ठेपला खमो हे की नाही तो म्हणजे सगळ राजेमध्ये आता उपस्थित आहे. तो आपल्याला म्हणजे जो पाहिजेत ते आपण करू शकताय. हे की नाही? हम्म. म्हणून हम्म.
बाकी मग.
नाही बाकी तुम्ही काय करताय जॉबला गेले होते तुम्ही.
हो जॉब ऍक्चुली माझं वर्क फ्रॉम होम असतं.
अच्छा.
हम्म सकाळी दहा वाजता लॉग इन केलं की संध्याकाळी आठ सात त तेच आठ वाजताच लॉग आउट करायला. मग त्यानंतर आपलं फ्री टाईम.
अच्छा, अच्छा.
हम्म जेवण झालं हो झालं आताच जेवूनच बसले होते. मस्त एकदम.
अच्छा हा बाकी तुम्ही कुठे काय वेकेशन मध्ये गेल ओ की.
नाही वॅकेशनचा प्लान होत बट नाही झालं. ते सक्सेस बघू आता नेक्स्ट टाईम.
हा हं हम्म हम्म माझं पण होता पण आ आ फॅमिली मेंबरमध्ये आ जारी वगैरे होते तो म्हणून आमचा दिवस असच गेलं अ हं. उन्हा ज असच घरून बसून काढलं. ना आता पाऊस पडायला लागलाय स्कूल वगैरे चालू झालेय. ता आता काय करणार मी पण म्हणले जाऊद्या आपण
ह्म ह्म छोट्या ट्रीपला आम्ही गेलो होतो दोन दिवसांसाठी बाकी दोन दिवस आलो रायगड, प्रतापगड वगैरे फिरून.
हम्म हम हम् हम्.
हम्म. त्यानंतर मग काय अजून दुसऱ्याकडे कुठ ठे गेलोच नाही ते साऊथचा प्लॅन होता पण तो काही झालाच नाही साऊथचा प्लॅन. हम्म साऊथ थलापण भारी असत म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित म्हणजे नाही का छान व्यूज असतात. साऊथ मध्ये लाईक केरला.
हा हा हा हा हम्म.
ऊटी वगैरे.
हा ते तर आहे.
हम्म बघू चाललंय आता नेक्स्ट प्लॅन मग झालं की करायचं.
हा.
हम्म तुमचं बाकी मग.
बाकी काय नाही बस आमच्या पण असच व टाईमपास करत आम्ही करत तोय आणि वाम
अच्छा.
काय सांगू मी म्हणलो हे काय थोडे दिवस ठेव थोडाक वेळ आहे अजून झोप पायचं इथे इतकी लवकर तर झोप येत नाही ना. तर म्हणून मी बोलले की थोडेसे गप्पे मारूया काय कारणार आपण हाय की नाही.
हो हो.
हा बाकीच सकाळीचीच तयारी कराय ची आता काय सकाळी उठून पटकन होत नाही ना वाट्या वगैरे बनवाय ची काय कांदे लसूण वगैरे हे करायचं ना.
हम्म हम्म.
ऑफिससाठी हा वेळ लागते आपल्याला. थोडासा तरी हम्म ह्म हं ठिक आहे.
दिवस आहेत तर मग सकाळी लवकर उठू वाटत नाही हाय ना.
हा झोप येतो खूप हा म बागत हे करायचं उसिर उसिर झालं हे भगवान काय करणार. हम्म, देवा हम्म. आता किती थंडा मोसम झालाय ना, तर म जोप येते जास्त. उटायला येत नाही, हा. ठीक आहे मग आपण नंतर भेटूया, ठीक हाय चला.
हो हो चालेल चलू बाय.
बाय.